हा बोलकी
काय करायला
काय नाही बस
हम् जेवलीस
हम जेव्हा शॉपूनतात तुझा झाला का नाही चहातून वगैर
नाही अजून आत्ता पिणार
हम्म हम्म
मग जेवणात काय काय होतं
कॅब ल रेग्युलर जवान
भाजी घाते
अ आच्याात बज भाजी ोडक्याची होती दोडक्याची
हम्म चपात बाकरी
ह भाकरीी थोडकस भाजी भार कढई भजी हम् म
लग्न कधी झालंय तुझं
एकोणतीस तारखेला झाले की आता वर्ष कंप्लीट झाल
हा शिक्षण काय
फर्स्ट इयर कंप्लीट
हम थोडं काय करणार आहेस
बघू आता करायचं च आलंय जॉबच कसं काय कय? त बघायचं तर खेच
हा ह ह् मिस्र काय करतात
मार्केटिंग
हा
हम्म
पेमें किती त्यांना
असं पंचवीस तीसभर
मंथली पेमेंट आहे
होम
र मग स्वतःचा बिझनेस आहे का
नाही
एम्प्लॉय आहेत
कायजे
एम्प्लॉय आहे
ह अगं वाटल्या लहानपण झा पर तिला घरीणी इस्रच के
हम्म
आता जरा बाहेर आली माग तर मम्मी पप्पा बा भ सगळी ऑल सगळे मूर्ती फॅमिला जनम
कुठं बाहेर आल्यास
त तर मम्मीच्या भरी
हो
हम्म
फिरायला जायचं काय प्लॅनिंग
बह चालय जायचं
कुठं जायला आवडते
का सय इकडं तुिकडं कुठे करून घ एवढ कायसे आता पावसाचं वातावरण आहे चालूय धबधबा्यातन जायचं हो फड जय ना अ त्या्याच्या फूट जवण
हम् हम
ह्
ड्रायविंग येत्या
हो आणि का हा बोलोल
ड्रयविंग ऐेत
ना चचालावीता करायचं शिकायचंजचे
चने
ह ह.
घरी ब गाडी आहे काय?
कोणती गाडी?
फोर व्हिलर अय?
फोर व्हिलर नाही.
टू वहीलर
चांगलंला व्हायचं्हं
टी वी फ्रिज
ह ह टी व फिज नस
मोबाईल सेपरेट आहे तुझा
होय.
म जॉब करतेस काय काय घरी असतेस?
घरीच
सण सण साजरा करतात घरात.
कोणत सण आवडतात?
ह पण प हे असं एवढं काही खास नाही सगळे सण सेलिब्रेशन करतोय त्यातलं खास असं म्हणाय गेल तर दिवाळीच.
हम्म दिवाळीला सुट्टीला तेन.
नाही का आता बघू आता दिवाला सुट्टीला काय मम्मी कडच की.
हम्म मम्मीच गाव कोणतंय?
इचलकरंजी.
आजीच
आजीच आजी इथच राहत्या.
आ. इचलकरंजीत कुठ राहतीया मम्मी?
आई ज म हॉस्पिटल शेजारी.
तुझं शिक्षण किती झालय.
फस्ट इयर
बरबर
कशात न झालय फर्स्ट इयर?
आर्टस मधून बी ए मधून.
कंप्लीट का केलं नाहीस मग?
ह काय आहे लग्न झालं एक दोन वर्ष राहिलेली कम्प्लीट करायला.
हम्म
हे लग्न झाल्यान राहून गेलं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं.
हम्म मग मिस्टर म्हटले नाही पुढं कंप्लीट कर?
काले इथ फॅमलीच मस्त आहे आमच आणि मग पुढं मागं पुढं मागं होऊन राहून गेल म आता राहिल ते राहून गेलच. म आता बघू काय तू जॉबच्या ह्याच्यात चालू हुडकायच.
खायच्या डिश मध्ये तुला काय आवडतय?
खायच्या डिश मध्ये स्वीट मध्ये गुलाबजामनच की.
बर. आता काय खाऊ वाटतंय?
आता तरी सध्या काही नाही.
पप्पा काय काम करतात.
हप वै फ का कनक्ट.
बहीण
बहीण कलेजलाम
कोणत्या कॉलेज मध्ये?
गंगा मैला.
कितविलाय?
अकरावी
बाऊ.
हम् तो पण आहे शाळेला गेलाय.
कोणत्या शाळेत आहे.
विद्याान केतन लाग.
कितवीला येतो.
सवीवि.
बहिणीला दहावी ला किती टक्के.
हो सहासष्ट काय सदुसष्टक.
बर बर कॉलेजची फी किती.
कॉलेज्री हल हजार. हजार पाचशे असं काहीगैरे.
कास्टमध नाही.
आणि पास्मजसय. असं सर्टिफिकेट अजून करायचं आहे का सर्टिेट.
ओपन मधून आहे काय.
होय.
एल कुठं फिरयगरत नाही.
ठरलेलं जायचे कुणाला दगडू शकला. चानसल अ.
होय.
जाच नाही.
हम्म मग आता पर्वत कधी जाणार आहे.
बघ पुुढच्या वर्षी ला यायचं चालायतने. पुढच्या अशी शक्यता आता या वर्ष काय नाही.
हम्म.
पुढच्या वर्षी.
हम्. तुझी ट्रीटमें कुठं ल.
तर आजलोघ विच.
कुठं.
आय तोडी ब.
आय तोडी.
कुठ आलं.
तिथं आपल्या कन कॉलेज यथं एस कॉलेजचा माग बॅक साइड ला.
बर बर हम
हम्
पहिली सोनोग्राफी झाली
सलेख
सगळं नॉर्मल आहे ना
होर
हम्म मग आता काय खाऊ वाटते?
एवढं तरी काय नव्हे खावा त्यात कधी चरीच काय तरील. बाहेरच्या गोष्टी पण हम् कायग
हम् घरातली काळजी घेत तर
हम
घरातली काळजी घेतात
हम् विच
तुमची मावशी कुठल्या गावाला आहे
कोल्हापूर
मावशीच्या मुलगीच लग्न कधी झालं
चालू आहे का दोन हजार वीस एकवीस ला झाला असल
ब
बावीस तेवीस ला झालं असल सॉरी
हम् ह
हम्
का
फॅन्स
तुला मराठी भाषा प्रॉपर आहेेत या
हो तरटी कितीडे्या
हम् आणि कोणत्या कोणत्या भाषा येतात
अनेक कोणतना आपल्या रेग्युलरच की हिंदी तेलग
इंग्लिश
आणि इंग्रजी मध्ये येता येईल रायटिंग मध्ये स्पीकिंग मध्ये काय नाही एवढं अजून
इंग्लिश वाचायला येते
हम्म
प्रॉपर इंग्लिश वाचाय ते
होय
हिंदी बोलायच
येतो.
कन्नड
नाही असं कन्नड कन्नड तेलगू अस काय नाही. ह चाल झालं काय दहा मिनिट.
चहा कधी पिनार?
आता पिणार.
चा संंग काय?
आ
चहा संघ काय?
काय काम रेगुलर काय असेल ते घरातलं बिस्किट
बरं चालत थँक यू